हॅलो आवाज येतोय.
हा येतय.
हा बोला.
मुलगी काय झोपलीत काय.
हम् नाही अजून खेळायला लागला दुपारची शक्यत नाही झोपत.
नाही काय नाही आवाज ऐकू यत नाही म्हणून विचारलं.
पलीकडच्या रूम मध्ये हाय.
आहे काय बाबांबरोबर बसली असेल.
हम्म बाबा आजी त्यांच्यासोबत बसली.
हा हा तिला तीन वर्ष पूर्ण झाले का.
नाही अजून आता सहा ऑगस्टला पूर्ण होणार तीन वर्ष.
मग अंगणवाडीत वगैरे बस
नाही अलाऊडच करत नाही अंगणवाडीवाले. म्हणजे तिला आवड आहे हा तिला आवड आहे थोडा वेळ जाऊन बसत्या. पण कोणतरी अधिकारी किंवा असं यायचं त्यांना समजलं की. तिच्या डब्यात खाऊ देऊन पाठवतात तिला.
हा हा होय होय नाही ते छोटी. त्यांना तीन वर्ष पूर्ण झाले की मग अलावड करतात ते.
हा त्यानी सात तारखेनंतर बसवा चालतय पण आत्ता नको असं. मतयत
नाही आता शाळा चालू झाली ना कंटिन्यू शाळेतच बसून. नाही तर हे कसं म्हणजे घरी बसून. आपण त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण केली की नाही. मग ते मोबाईल बघत हे बघत. वेळ घालवतात हा हटी बनतात त्यामुळे नाही शा ळेची सवय लागली मग गुंतून जातात ना आपल्या छो ती गाणी वगैरे ऐकत बोलत बडबडगीती ऐकत. वेळ निघून जातो घरी.
बडबडगी बो म्हणत्या ती.
हा.
पण कस जरा मोबाईल पण बघायचं प्रमाण आहे तिज.
हा पण तेच तर चांगलं नाही ना त्यामुळे डोळ्यांचा त्रास. डोकेदुखीचा त्रास आणि इतक्या लहान मुलांना मोबाईल दिलाग नाही परत त्याचे दुष परिणाम आयुष्यभर आपल्याला भोगावे लागणार आहे.
हम्म
हम्म त्यापेक्षा मोबाईल पासून कितपत लांब जाईल का नाही तिला आउटडोअर गेम्स वगैरे जास्त खेळायला द्यायच.
हा तेच कि. ते मोबाईल पासून लांब जाऊ देत म्हणूनच ते सायकल फिरवायला द्यायच. तिची डंपर गाडी‌, खेळणी तिच्यासोबत थोडा वेळ खेळायच.
बाहेर खडे घेऊन का मातीत का खेळत नाही. दोन वेळा दिवसात ना अंघोळ का घालावी लागत नाही. परंतु बाहेरचे खेळ खेळायला सांगायचे. मोबाईल पासून कस आहे माहिती आहे का? हे मोबाईल एक व्यसन आहे. एकदा लागल की नाही ते सुटत नाही आणि मुलांना कि नाही जास्तच लगते. काय इतक बघतात कोनास ठाउक. फक्त ते वर ढकलत ढकलत रील्स मध्ये वगैरे गुंतून जातात. पण ते चांगलं नाही. आपण पण कसं एक एक पालक काय करतात जाऊ दे म्हणतात. आणि ते खात नाही तर काय करायच. म्हणून देतात. परंतु ह्यांच्या कुठे लक्षात येते की यामुळे मुलांचं आयुष्य कमी व्हायले. त्यामुळे त्यांच्या डोक्यात कर परिणाम होतोय. नाहीतर परत त्यांच्या अभ्यासाची प्रगती वगैरे मंदावणार आहे. त्यामुळं लक्षात राहत नाही बोललेल.
चिडचिड पण भरपूर होत्या पोरांची. म्हणजे
मोबाईलमुळे होतय हे.
हम्म
म्हणून तर काय मुला ना बाहेर जितक खेळतात तितक खेळू दे. कसंय आयुष्य कसं बाहेर खेळलेलं वगैरे त्यांना त्यामुळे व्यायाम होते ना. आउटडोअर गेम्समध्ये इतका फायदा आहे की नाही सगळी बॉडी मुवमेंट झाल्यामुळे कस व्यायाम होतोय. भूक लागते. ते तहान लागते. पाणी पितात. येऊन जेवतात वेळेवर. आणि बाहेर खेळल्यामुळे मित्रांबरोबर ओळख वाढते. आणि आजारी पडण्याच पण धोका नसते. चिकलात मातीत सगळं काही सहन होते ना.
होय.
त्यामुळ बाहेर, आता बघ माझी मुलं दोन्ही आली आल्यानंतर जेवले आणि तेव्हा पासून जरास ते मोठ्या मुलग्याची टेस्ट झालती ती सोडवून बघितली. म्हणजे काय लिहिले काय नाही वगैरे चेक केल सगळ. मग जातो म्हणला. मी म्हणलं ठीक आहे. आज जा कारण तिथ पण टेस्ट झालेली असत्या. आणि परत काय तिथं पण खेळायला वगैरे देतात.
हम्म
हम्म मग आता तो दिवसभर खेळला कि नाही संध्याकाळी येतोय. जरा अभ्यास करतोय. आणि लहान मुलगा तर काय अजून बारका आहे. त्याच चालूच असते. म्हणजे दहा वेळा येऊन जातोय घरी.
हम्म
हा सगळंच चालू आहेे ते. म्हणजे काही तरी आठवल तर घ्यायच. घरी येऊन जायच. जरा बोलून जायच. नाहीतर काहीतर खायला मागायच. पाणी प्यायच. म्हणजे सारख चालूच असत. ते दिवसभर म्हणजे आमचं पण लक्ष राहतय. आणि त्यांचा पण खेळ व्यवस्थित चालू राहतय.
हम्म तिला जरा मामाकडे गेल्यावर जरा मोबाईलची मोबाईलची सवय जास्त लागल्या.
हा नाही नाही नाही नाही तेच तेच सवय चांगली नाही ना. आणि लई लांब नाही. आपण जरी झोपेत मोबाईल वगैरे अस डोक्याजवळ घेऊन झोपलो क नाही डोक दुखतय ते.
हो हो
हम्म आणि त्याला पण रेडिएशन आहे. आणि ते हानिकारक असते.
चार पाचच्या पुढे तिला, एक दोन तास तरी सायकल फिरवायला रोडवरच घालवतोय, मी आणि तिचे बाबा.
हा.
नंतर मग, घरात आली की थोडसं. भात आणि वरण खाऊन मग, नंतर आणि आमच्यासोबत काहीतरी टाइमपास म्हणून, आम्ही खेळत बसतोय. स्वयंपाकर हे करून, आम्हाला ते करून दे, आज भाऊलीचा बड्डे करूया असं काय कायतर खेळ.
नंतर मग, ते शेप्स वगैरे आहेत तिच्याकडं.
हा हा, आमची मुलं असं नाही. म्हणजे कसं जरा मोठेयेत माझी कळतेत. तुझी मुलगी लहान आहे सूड पण, समज आता मी, उन्हाळ्यात आता पापड पण करायचे असले. तरी पण मला कस मुलगी नसल्यामुळे, ही दोन्ही पण बसतात. माझ्या बरोबर मी जे काय, करल ते सगळं करत राहतात. मी ते शाबूचे पापड वगैरे घालत होते की नाही. ते सगळे मला मुलांनी भरून दिलते. कारण तळ त्यांना मोठा वाटा असते ना त्यांचा, खाण्यासाठी मग परत बोलतात. बोलता येत नाही ना.
होय.
मग आम्ही केलं ते, म्हणतात ना. मग करतात, पण खातात हां. त्यामुळं कनी, त्यांना घेऊन वगैरे कसं. ती पण सवय असावी. जर किचनमधलं पण थोडं. परव का होत नाही. मुलं आहेत म्हणून जास्त पण इग्नोर करून चालत नाही, त्यांना पण माहित असेल. पाहिजे ना, आपण काय बनवतोय. किंवा आई पण तिथं, किचन मध्ये काय कष्ट घेते ते पण कळायला पाहिजेत.
हम्म. माझ्या मुली हिला आता म्हणजे, ह्या महिन्यात दोन महिन्यात. तिला, म्हणजे आम्ही जेवाय, किचन वेगळा आहे आणि जेवायला आम्ही वेगळ्या रूम मध्ये बसतोय.
हा.
तिथून प्लेट्स आणून ठेवायचं.
हम्.
तसं भरलेले ग्लास आणून ठेवायच. थोडंफार लडबडत लडबडत असं. आणि बाबाला वाढायची हाऊस मोठी. बाबाला ताट करून द्यायचं. हम्म. तुला थोड वलण देऊ, वलण देऊ असं. आणि, हा. आज माझी आजी सासू पण आहे, तिची पणजी.
पंजी आजी तिला सुद्धा, तिच्याकडं जास्त लक्ष. तिचं आईला द्या आईला द्या.
हम्म. हा तुम्ही नाही, लक्ष दिलं तर.
हम्म.
हम्म, आमचं कसं. आता एखाद्या कामाचं मला, जास्तच हे म्हणजे कंटाळा वगैरे वाटला. तर मोठा मुलगा बघतोय लगेच, ओळखतोय म्हणतोय तू दे चपाती लाटून. मी घेतो भाजून आणि बरोबर शिकतोय, एकदम भारी चपाती वगैरे भाजून घेतोय. म्हणजे त्याला पण आवड आहे मी काही पण असे नवीन पदार्थ वगैरे बनवायला गेले ना तसं बघत असतोय काय करते नवीन काय करते त्याला कसं मग कधी तर त्याला सांगितलं मी कामात ब कुकर लावायच तू लावणार का तर तू लावते ह हा लावतो ना तो सांग मी त्याप्रमाणे लावतो म्हणते
आणि मुलांना तशी सवय असावी बाय चान्स भविष्यात त्यांना बाहेर वगैरे आपण ठेवलं तर ती कुणीकडून आडता कामा नाहीत
हा तो म्हणतोय की मी सगळं काही शिकणार कारण बाहेर जाऊन का नाही. मला हे मेज खाण्यापेक्षा स्वतः बनवून खाल्लेलं चांगलं वाटतं.
हम्म माझ्या भावाचं पण तेच आहे एवढं गोवा सिटीत राहतोय तो पण मच्छीशिवाय दुसरं काय नाही म्हणून अक्षरशः भाकरी सुद्धा करून खाते.
हा मग तेच बरोबर आहे ना जे करून खाते का नाही तेच चांगलं असतें.
एक महिन्यातून इकडे येऊन मम्मीकडून सगळं घेऊन जाणार. सगळं धान्य वगैरे मम्मी स्वतःच्या बाजारासोबत त्याचा पण बाजार भरणार पीठ सुद्धा त दळून नेतोय तो वीस वीस किलो कारण त्याच्या रूमला मुलं पण आहेत नाही.
हा मग ते कधी तर मागितले तर नाही म्हणता येत नाही.
हा एक वेळ चपाती एक वेळ भाकरी त्यांचं ठरलेला आहेे ते आठ वाजता जरी लॅबमध्ये जायचं झालं तरी पाच वाजता मुलं उठतात ते चांगली सवय आहेय ती खरं आठ वाजता लॅबला जायचं झालं तरी पाच ला उठतात.
हा तेच क चांगली सवय आहे.
हम्म
नाही माझा मुलगा कसं मला म्हणतेय मला काही पण शिकव मी सगळं शिकतो म्हणते. कधी तुला कंटाळाला तर मी करून घालेन ना असं म्हणतोय.
नाही असा वा असं कोणतरी आईंचा विचार करणार बायकोचा विचार करणार
होय होय
आणि पुरुषाखंड जर ही पूर्तता झाली तर स्त्रीला ल समाधान मिळते कि बाबा आपला विचार करणार कोणतरी आहेय
हो आणि कसें बाहेरचं जर खाणं वगैरे नाही आवडत मुलांना पण जास्त माझ्या जे काही घरी बनवतं त्यापैकीच खायला आवडतं म्हणजे असं आता पण पाणीपुरी भेळ वगैरे असल्या पण वस्तू बाहेर खायला मागत नाहीत ते कधी म्हणजे काय असेल ते घरी बनव मग भले ह तुझ्या बरोबर आम्ही करतो. पण घरी बनव मग ते तू हा मदत करून वगैरे मग घरीच म्हणजे सारखं पण नाही परंतु महिना दोन महिने गेले की मग कुठे समोसे बनव नाहीतर मग पाणीपुरी पुरी घरीच पुरी पण बनवायची पाणी पण बनवायचं. मनसोक्त पण खाल्ला के नाही मग दोन तीन महिने आठवण पण होत नाही त्यांना.
हा नाही आणि घरातलं ते घरातलंच हायजेनिक करत हम्म आपण जेवढं बाहेर ह तो तेवढ्या पैशा दु दुपटीने आपल्या घरात बनवलं म्हणजे
हा होय हा चांगली पूर्तता पण होत्या
एकदम फार येत आहे आणि टेस्ट वेगळी
हम्म आता जरा कामातून वेळ भेटत नाही तर म्हणतात. कोण दिवस झाले मम्मी हे बनवलं नाही ते बनवलं नाही.
संडेच्या हिशोबनें करत राहायचं.
होय संडेच्या हिशोबने पण कसं संडेला अंबोळी, इडली, अप्पे आठवड्यातून एकदा हे ठरलेलं असतय.
हम्म भारी आहे करत राहिल की मुलांना पण बाहेर खायचंय इच्छाच होत नाही बाबा आपली मम्मा करत्या कशाला पाहिजे बाहेर अस पण वाटतयं
नाहीत नाही कधीच मागत नाही ती भले तुम्ही तिथे गाड्याजवळ तुम्ही थांबवून गेला एखाद्या तरी पण ते तिथं मागणार नाहीत इतकं म्हणजे? ही सवय पडल्या त्यांना.
होय बरोबर आहे असंच पाहिजे.
चालेलं मग ठेवु.
ओके.
हा ठीक आहे